आवाजते का हा हा काय आत्ता दुध वगैरे झाले मुलांचे
आं
रात्री झोपताना दूध पिटते ना
हा हा हा
हम्म ते चाले हो ते तू चॉकलेटच काय सांगत होतीस ग मगाशी
हा चॉकलेटचे आहे
हं
काय नाही ते चॉकलेट आणले होते ना मग मला तुझी आठवण झाली म्हणटलं तुला पण खूप आवडतच म्ह चॉकलेट तर सगळ्यांनाच आवडतात मग
होय लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत
हा
हम् हम
आणि चॉकलेटचे प्रकार तर किती आहेत ते आता नवीन नवीन हो डार्क चॉकलेट मिल्क चॉकलेट
हम्
व्हाईट चॉकलेट प्रत्येक फ्रूट्स नट फ्रूट्सचे चॉकलेट पण आता निघालेत नवीन
ह ह
हम्म आणि ते चॉकलेट खाल्लं कि कस आपल्याला हॅप्पी आनंदी आनंदी असं वाटतय ना मूड चेंज चांगला होतय आपला
हो म्हणजे भूक लागलेली असली चाँकलेट जर खाल्लं कि नाही तर भूक भागली जाते त्यावेळची
हो हो आणि एनर्जी पण केवढी असते त्यात बराच वेळ आपण त्याच्यावर काढू शकतोय
होय होय
तर ते मूड चांगला होते आणि खरं त्यात अँटी ऑक्सिडेंट असतात चांगलं असतय चॉकलेट तब्येतीला
हा हा हा
पण अती खाल्लं की पण मग वजन वाढतय त्यांनी हम्म अती कोणत नाही चांगलं आणि आपण सगळ्यां जण म्हणतो की नाही चॉकलेटनी दात किडतात
हम्म
खरं म्हणजे चॉकलेटनी दात किडत नाहीत कारण त्याच्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात
होय
हा आणि ते कशापासून तयार होतय माहिती आहे का
हम्
कोको फळ आहेत ना का कोकोचं झाड असते फळ असतय को कोच झाडातले फळ असतात कोकोचे त्या फ फळांच्या बियापासून ते तयार करतो
हा हां हां
हम्म
बर बर बर आणि चॉक मिल्क शेक वगैरें पणं बनवतांत कायं चॉकलेटपासूंन
चॉकलेट पासूंन गरमं होयं चॉकलेटच शेक बनवतांत गरमं चॉकलेट बनवंत तांत परंत चाँकलेटचे लांडू बनवतांत आणि चाँकलेट चॉकलेटचे मोदक पणं बनवतांत आंता नवीन नवीन परंत ते गउनी आहे कि नाहीं गउनी ते दहा मिनिटांतच मायक्रोवेव्ह मध्यें करतांत ते
हम्मं
हम्मं
होयं
हम्मं
हम्मं हम्मं हमं
आपलं ते चॉकलेटच तूं म्हणलीस की नाहीं कायं पेय कोणतं म्हणलीस ते आंत्ता
मिल्क शेक
मिल्कशेक चॉकलेटच नां हां पणं ते सुरुवांत केली
म्हणजे दुधांत नं चॉकलेट खायचं असं
ती सुरुवांत कुंठून झाली माहितेय कां पश्चिम युरोपमध्यें झाली ती चॉकलेट ची पेयं तयार करायची
हां हां हां
डार्क चॉकलेट सगळं आपल्याला तब्यतीला चांगलं असतं कारणं ते त्यांच्यामध्ये सांखर कमी असती आणि हे जास्तं असतंय चॉकलेट म्हणजे हे कोको जास्तं असतंय कोको
हां हां हां
खूंप प्रकार तयार करतांत तिच्यांत आंता तरं
हां हां आणि केक पणं बनवतांत होयंनी चॉकलेट पासूंन
हो केक तरं किती छान लागतं हो परंत हे ची सुरुवांत सुरुवांतीला कुंठून झाली माहित आहे कां ती झाडं वगैरें मेक्सिको मध्यें विषुवृत्तीय प्रदेशांमध्ये येते ते मेक्सिको तिथून सुरुवांत झाली चॉकलेटची सुरुवांत तिथं आणि व्हेले पेंडे लां पणं ते चाकलेट डे साजरां करतांत अर्थात व्हॅलेंटाईन डे कोणतं पणं आनंदाच क्षण असलां तरं चाकलेटचा देऊनच आनंद व्यंक्त करतांत
होयं बरोबर आहे बरोबर आहे हम्मं
मागच्यां दिवाळीत तरं केवढे चॉकलेट आणलेले
हो हं हं हम्मं आणि त्यांचा मध्यें हां हां हो हो
चॉकलेट किती आनलेली दांजीनी
हो आणि तेतं कांजू बदांम आंत मध्यें रोस्ट म्हणजे भाजलेले असतांत ते चाकलेटच्या आंत मध्यें
हो आणि किती क्रंची लागतांत कां असं कुडुकुडीत लागतांत ते कुरुकुरीत एकदंम छानचं मस्तंच दातांखाली लागतांत ते छानचं बनवतांत ते ते चॉकलेट मध्यें असलेली ते
आपणं अगं घरी पणं बनवूं शकतो चाॅकलेट ते अं बाजारांमध्ये की नाहीं अं चाॅकलेट बार म्हणूंन विकतं मिळतांत मंग आपल्यांला डार्क चॉकलेट पाहिजे कां रेग्युलर म्हणजे आपणं सांध्या मध्यें खांतो आहे डेअरी मिल्क सारखं, तशा गोडीचं पाहिजे, अ मिल्क क अ बार असतो, तो तर पांढरा रंगाचा असतो, तो पण गोड असतो.
हां त्याच्यात ते आणि हां.
हां बोल ना.
तेच तिथे वाईट ऊध जास्त असतय आणि कोकोच प्रमाण कमी असत, त्याच्यात. इथे लहान मुल
नही मिल्क बार मध्ये मला वाटत अ, कोको पावडर नसणारच ये. नही नही पांढरा रंग असतो, त्यामुळे कोको पावडर नसणारच ये तिच्याकडं.
हो, मग तेच तर सांगायले, त्यामुळ ते लहान मुलांना जास्त आवड आणि मोठ्यांना कस, डार्क चॉकलेट खायला चांगलं असत.
हं, हां तुला सांगू का, ते चॉकलेट कस बनवायच? आपण बाजारातन आणल्या नंतर, ते बाजारामध्ये मिळतात, त्याचे डार्क चॉकलेट ये न, त्याचे बार मिळतात, म्हणजे असे आपले अ कच्चा माल जो तो की न चॉकलेटचा, तो मिळतो आपल्याला, बाजारामध्ये विकत. तर तो आनला न आपल्याला घरी चाकलेट बनवता येतात, काय करायचं माहिती का? अं आल्यानंतर अं, त्यातलं पीस कापून घ्यायचा, तुम्हाला आता चॉकलेट बनवायचे, क् सादारण पंचवीस बर बनवायचे, ते एक त्याचा हे असतो, साच्या असतो, चाकलेट बनवण्याचा, तो ह्याचा पण अस तो याक्रलिक काय म्हणत्यात त्याला, अ सिलिकॉनचा.
हम्म हम्.
सिलिकॉनचा त्याचा साच्या अस तो चाकलेट बनवण्याचा, आं, हां मग आता त्याच्या पण साधारण वीस, पंचवीस असे पंधरा चा, ते हे असतो, सा च्या, मग आपल्याला समज तेवढ बनवायचे, तर तेवढाच तुकडा आपण मोडायचा आणि ते डायरेक्ट गॅसवर नही ठेवायचं, त्याच्यात काय करायचं पहिल्यांदा कडईमध्ये पाणी ठेवायचं आणि त्याच्यावर दुसरं एक भांड ठेवायचं, म्हणजे त्या दुसऱ्या भांड्यामध्ये, हा केकचा जो ए सॉरी अ कशाचा? चॉकलेटचा तुकडा त्याच्यात ठेवायचा आणि तो विरघळून घ्यायचा. म्हणजे डायरेक्ट गॅस वर नही ठेवायचा, तर तो गरम पाण मध्ये ठेवायच, वितळायला, हं. आणि मग अ, तो पर्यंत तुम्ही काय करा, ते ठेवायच आणि साच्या्यांमध्ये, तुम्हाला जर ते सुका मेवा पाहिजे असेल, बदामाचे तुकडे, किंवा काजूचे तुकडे, असे भाजलेले ते चांगले, टाकून घ्यायचे, एक-एक, दोन-दोन तुम्हाला जेवढे पाहिजे, तेवढे आणि मग ते पुर्ण वितळलणा चॉकलेट तर मग ते साच्यांमध्ये ओतायचं आणि हां, गरमच ओतायच.
हम हम,
आणि असं थोडसं टॅप करायचं, म्हणजे ते जा फरशीवर थोडस हलक्या हाता सेट करून घ्यायचं, म्हणजे आपटायचं थोडसं.
हम्म.
आं, नीट करण्यासाठी, सगळी लेवल त्याची, एक सार्ख त्याजा थर झाला पाहिजे, असं. आणि मग घट्ट बनत हळूहळू. अन् म ते फ्रीज मध्ये ठेवायचं. एक साधारण एक तास वगैरे.
हम्. ह, लगेच त्याची अ छान लागतात ना. घरात तयार केलेले.
हो, खूप आवडती. तेथं
ते, चॉकलेटमुळे, लो केमिकल तयार होतात. लो केमिकल. ती हो. म्हणजे, प्री- प्रियकर- प्रियसी असतात ना, ते एकमेकांना भेटल्यावर, त्यांच्यात जसे केमिकल्स तयार होतात. तसेच सेम
रासायनिक. हं. रसायन तयार होतेत.
हो. तर रसायन तयार होतेय तस. बरोबरय. ह. परत ते पाश्चात्य त्य देशामध्ये कि, नाही. अ चॉकलेटच स्नान घालतात. ते त्वचा, त्वचा सुधारती. त्यामुळे अशी मऊ
म्हणजे पातळच चॉकलेट का? आपलं आस
नाही - नाही, पातळ. पण मिल्क मिल्कच, कसं असतेय. आता ब अ नाही. अशा पातळ स्वरूपात. लिक्विड
पातळच. पण ते च हे, जे असतय. ते कशा पद्धतीच. कोमट ह, कोमठ. हा.
त्याच्यामुळे कि नाही. अं अस, त्वच्या सुधारते म्हणे.
होय. मी तर पहिल्यांदाच ऐकलंय, मग.
काय - काय माहिती येते ना, आता नवीन.
हा, आणि ते लहान मुलांना संक्रांतीच्या वेळेस बोरनाण करतात. त्याच्यात पण, ते चॉकलेट वगैरे घालतात. ना. न्हाऊ घाल
ह. हा आणि ते कोको पावडरय. कोकोय की नाही, फळांच्या बिया ते, त्याच्यामध्ये तांब, लोह असतय, म्हणे. त्यामुळे ते पोषक असतय घटक. हो. त्यामुळ चॉकलेट खाल्लेलं आरोग्याला चांगलं असतय. पण अति प्रमाणात नाही. असं.
हम्, हम्, हम, ह. खायला पाहिजे, म्हणजे मग. आपण काय खात नाही. ते दात कीडत ते. म्हणून आपण, ते खायचं टाळतो शक्यतो.
हो, उद्या आणायला सांग, खरंच. मी पण आणायला सांग सांगणारय. खरच मला ते, वाचल्यापासून जास्तच आणि आवडाय लागले. म्हणजे ते आरोग्याला चांगलंय. असं सांगितलं की, आपल्याला ते खावंस वाटतंय ना.
हम्म, हम्म, हम्म. ते घरात जे बनवलेले असत चॉकलेट खूप छान लागतात. कुडकुडीत असे. आणि बिना, सुक्या मेव्याचे पण करू शकतात. म्हणजे कुणाला म्हाताऱ्या माणसांना जर खायचं असेल तर, ते नुसतच चगळू शकतात ना. असं चावून जरी, नाही खाल्लं तर.
हम्म.
मग बिना, सुकामेव्याच करायचं ते.
हा, चालतय की. आणि सोळाशे स सत्याऐंशी साली ते चॉकलेटची सुरुवात झाली. म्हणजे, लागवड. हं. असं हो खूंप वर्षीच आहे आणि अठराशे पंच्याहत्तर तरं मध्यें मिल्क बांर ची स्थान म्हणजे सुरुवांत झालीं हळूहळू एक एक सुधांरणा होतं गेली मंग
किती निघालेत आंता
आणि कित्तीक जुना म्हणजे सोळाशेच्या सुमारांला ते चॉकलेट हां शब्द पहिल्यांदा तयार झालां
हो नां हू बघं नां किती वर्ष झालं तरी अजूंन ते म्हणजे आहेचं म्हणजे चं हे नष्ट झालं नाहीं जमाती कांहीं असतांत की जमाती नष्ट होतांत तसं याचं नाहीं झां म्हटलं
हम्मं हम्मं नाहीं हे चांगलंच आहे नां आरोग्याला त्यामुळें आणि हे चॉकलेट कि तीस ते साठ ग्रॅमपेक्षा रोज रोज खायचं नाहीं जास्तं त्यांच्या पेक्षा ते आरोग्यांला चांगलं नसते नां
हम्मं हम्मं
ओके
हम्मं आपणं कायं ते मुलांचे दातं किडत्यांत म्हणुंन आणाण्याचं प्रमाणेच कमी करतो नां मगं
नाहीं जीरतं नाहींत त्यांनी अंटीबायोट रियल गुणधर्म असतांत फक्तं ते स्वंच्छ घासंत नाहींत नां म्हणूंन ते कीड
ते स्वंच्छ करायंला पाहिजेत नां हम्मं
त्यांच्यात साखरेचं प्रमाणं जास्तं असते नां लहांन मुलांचे चॉकलेट मध्यें
हं चॉकलेट दूधं चॉकलेट केक छान लागतं सगळं केक मध्यें पणं ते चॉकलेट घालतांत बघं
ते ब्राऊनी तरं मी कधी केलीच नाहीं करायंला पाहिजे ते ब्राऊनी पणं चांगली लागते म्हणतांत डार्क असते नां ती
होयं कायं
चालते चालते ठीकं आहे मंग आणूं चॉकलेट ठिऊं
हो हो हो चालेल की बाकी सगळं ठीकं आहे मंग
हो बांय बांय